हॅलो, काही नाही आता स्वयंपाकाची वेळ, तुमच आवरल.
चाललंय. स्वयंपाकाचच, तयारी.
हो आज आम्ही बाहेर गेलो अ कुंड्या वगैरे आणायचं होत झाड लावायला.
कोणत्या कोणत्या झाड आणली मग.
झाडे कुंड्या पण आणल्या भरपूर मोठा मोठ्या आणि झाडे पण भरपूर आणलीत. काही मळ्यात लावायच आहे. अ आंब्याचे आनलेत वडाचे आनलेत. कडुलिंबाची हम्म जे आपल्याला उपयोगी आहेत ते हो ना. आता काय पावसाळा चालू होईल आत्ताच झाड छान होतात. आणि ते गरजेच पण आहे.
तेच ना.
ह मळयामध्ये भरपूर जागा आहेेत. म्हणटल त चला झाडच लाऊया. तेवढा मुलांसोबत एखादा उपक्रम होऊन जातो. हम्म आमच्याकडे पण जागा नाही पण काही म्हणजे ते च गावात राहतो. गावाकडे आहे जागा पण इकडे शहरामध्ये राहतो इकडे जागा नाही इथे वरती आम्ही टेरेस वरच केले गार्डन
हा ना.
हम्म त्यामध्ये पण खूप छान छान म्हणजे असं वेलीचे गुलाब वगैरे असत ते लावलेले आहेत.
मी पण इथं लावलय थोड्यापैकी
हम्म. झाडांची आवड आहे पण जागा राहत. नाही असं झालं.
हा ना तोच तर विषय
असं बातम्या ऐकलं की खूप वाईट वाटतं कि इथले झाड तोडले कन्स्ट्रक्शन म्हणजे इमारती बांधण्यासाठी तिथले तोडले खूप वाईट वाटत ऐकलं की
हो.
त्यामुळेच बघा ना आता या वर्षी तर पाऊस पण येईना.
हो आता झाडं नाहीत म्हंटल्यावर पाऊस तरी कसं येणार ना. झाडच काही राहिले नाहीत. पहिले किती होते आता पहिल्यागत काही राहिलं नाही‌.
आणि इकडे शहरांमध्ये तर खूप भकास वाटतं झाडं बघायला मिळत
नाहीत ना हो. हो शहरात तर गाड्या धूळ आहे आणि असच सारखं हॉर्न वगैरे तेवढंच बघायला भेटतं दुसर
तेच ना. कार्बन डाय ऑक्साइडच जास्त ऑक्सिजन तर काही मिळत
मिळत नाही हो ना. गावाकडे जाईल तेवढंच बरं वाटतं वाइच.
मुलांना सुट्टा होता तर आम्ही गावाकडेच होतो इतके दिवस दोन तीन महिने.
हा, मी तर सारखे जाते घर प्रत्येक महिन्यात दोन तीन दिवस तर जा तेच
हं मुलांना सुट्ट्या असल्यावर जायला काय वाटत नाही. मग जायला एक दिवस यायला एक दिवस, मग त्याच्यामुळे असं कंटाळ येऊन जातो. कि जाऊन पण राहता येत नाही मग. जास्त लागोपाठ सुट्टा असल्या की मग जात ता येत.
तेच आम्ही नाही म्हणजे अ मी एकटीच आहे ना अजून मग त्यामुळे मी जाते. काही घरी तरी बसून काय करायचंय. करमत नाही, काय नाही. आणि सिटी म्हटलं की कोण कोणाला विच विचरत नाही, मग एकट बसण्यापेक्षा आपला जरा जायचं आईकडनं फिरून यायचं.
हम्म. शहरामध्ये तेवढं खूप अ दुराभास दिसतो. की एकमेकांना कोणी विचारत नाही, काही नाही. तस गावाकडे गेलं कि आपण जर आलेल दिसलं तर आवाज देऊन देऊन विचारतात. की काय चाललं, कसं आहे, कधी आले? आपुलकीने घरी बोलवता चहा पाणी करायला नाश्ता करायला
हो ना पण गावाघरची माणूस की वगैरे सगळे वेगळीच आहे
हो थोडं जरी काही झालं तर सगळी गोळा होऊन येतता मदतीला
पण ते त्यांच्या कामात बिझी असतात त्यामुळे कोण कुणाला विचरत नाही आजकाल
म्हणजे त्यांना बघायला वेळणे राहात असं आहे पण मग थोडा स्वभावामध्ये फरक आहेच
हो ते काम
बले हा बोलले तरी पण त्यांच काहीतरी काम असलं तरच बोलणार असं कोणी आणलं की असं कुलकीिनी कोणी विचारपूस नाही करत नाहीतर आपण गावाकडे गेले की म्हातारी माणस गोष्ट ऐका वेग वेगळ्या
हे असं झालं तस झालं गावात. सगळं सांगत बस्त्यात आपण जवापासून नसतो
सगळे किस्से माहिती होत. त
हो आणि ऐकायला पण भारी वाटतय. ता
हो तुम्हाला आजीबाबा आहे का?
नाही लहान पणा पासूनच नाही. माझे वडील लहान होते ना त्यावेेळेसच वारले ना.
अच्छा जी बाबा असले की कसं एक वटर
हा आणि ती मज्जा पण वेगळी असते आजी आजोबांचं प्रेम पण वेगळं असतंय. ते भेटणं म्हणजे क
अमूल्य गोष्टचे. हा
ते कदाचित कुणाला भेटत प्रत्येकाला नसतय सोड ते.
खरंय खरंय. त्यांनी रागवलेल्या त्यांनी चार गोष्टी सांगितलेलं खूप.
हो ते लहानपणी वाटतं आपल्याला जरा हा बा म बाबा ओरडतात. आज्जी ओरडते, पण परत जस आपण
जेव्हा आपण मोठे होतो ना तेव्हा खूप खंत वाटते.
हो ना असं वाटतय बाबा आपण लहानपणी किती बोललो त्यांना.
तेच ना. आणि गावाकडे तर झाडांमुळे इतके पक्षी आलेलेत वेगवेगळे. चिमण्यांचेच इतके प्रकार बघायला मिळतात की, पहाटे तीन. चार वाजेपासूनच किलबिलाट ऐकायला येतो.
हा आता ते एक जंगलमध्ये ते तोडलं नाही का? मध्यंतरी.
हो ना, हो ना
आणि त्यामुळं त्या जंगलातलं पक्षी प्राणी वगैरे सगळे गावाकडे आलेत म्हणतात. ते गावाकडे तरी येऊन काय करणार? गावाकडे तरी काय? जे आपण टाकेल तेच त्यांना
हो आता बाजरीे केलेली होती तर बाजरीेवर इतके पक्षी म्हणजे त्यांना असं थव्याचे थवे बसायचे, इकडून यायचे, तिकडून यायचे, पोपट विचारू नका, चिमण्या विचारू नका. साळुंखी वगैरे खूप पक्षी म्हणजे असं वाटायचं आपल्याला आपण त्यांना ना व्हिडिओमध्ये कैद करावं. व्हिडिओ काढपर्यंत ते इतक्यात उडून जायचे.
हो आणि आपला व्हिडिओ तवर ते
हा... सेटिंग वगैरे कॅमेरा पण करेपर्यंत इतक्यात इथून, तिथे तिथून इथे.
हो ना तसच होतं प्रत्येक वेळेस
आणि वेगवेगळे पक्षी वगैरे अस दिसल्यानंतर अस आवड राहते की बाबा हा त्याचा फोटो काढावा.
हो..
आणि ते फोटो काढल्यानंतर पण छान वाट ते ना, वगैरे ठेवायला
खूप छान! आ तर इतके अ सीताफळाच्या झाडावर चिमण्यांनी घरटी केलेली होती. एका झाडावर दोन, दोन तीन, तीन घरटी होती.
होय ना. आमच्या इकडे एवढे नव्ह--. पक्षी वगैरे पण काात यंदा जास्त पीक वगैरे पण नाही ना लावल कोणी आमच्याकडे जास्त करून ऊस पिकतो मग ऊसात नाही ते काय खाणार ना
हम्म
त्यामुळे एवढे पक्षी नव्हते आले
हा इकडे बाजरी वगैरे असते त्यामुळे येतातच मग बाजरीवर खूप त्यांना हा त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं सारखं उडवावं लागतं त्या पक्ष्यांना
आमच्याकडे जास्त एवढं काही पिकत नाही ना उस जास्त करून असतोय
तेच आता म्हंटलं कशी याची वडाच्या झाडाची सावली मस्त असते आणि ऑक्सिजन जास्त देत त्याच्यामुळे आहे परिसर तिथे गावाकडे कशी जागा मोठी आहे त्याच्यामुळे येतच लावता
हा आता तुम्हाला वड पौर्णिमेला बरं पडेल
हा तेव्हा पण काम होईल
हो आणि आपलं झाड की कस बरं पडत
आणि अस हा नाही आणि तो वेगाच आनंद असतो आपण स्वतःच्या हाताने झाडं लावले ना खूप वेग आनंद हम् असं वाटतं खूप भारी वाटत
हा आणि ते झाड आपल्याला उपयोग लं ना मग तर मजा वेगळीच असते आणि वड्याची झाडाची सावली पण किती मस्त वाटते
हो खूप दाट सावली असते आणि ते भरपूर वर्ष टिकतं ना की असं नाही की आता म्हणजे काही काही झाडांचं कस आयु मर्याता कमी असते तस ते म्हणजे वर्ष वर्ष टिकतं बस
हा ना पण ज्यावेेळेस ते झाड तोडतो आपण वगैरे त्यावेळेस
हा तेच बोलत होते त्या आता इकडे आमचा शहरी भाग येतो ना इकडे तर झाड रस्ता बनवायच होत तर रस्त्याच्या कडेची झाडं तोडलीत इतकां वाईट वाटत होतो इतकी मोठठी मोठी झाड इतकी छान सावली असायची त्यांची आणि उन्हाळ्यामध्येच तोली पूर्ण भोग अस वाटयं आणि ऊन पण इतकं लागायचं
हा ना आता हायवेच्या कामामुळे सगळी हायवेची झाडं तोडल्यात क
हो किती मोठे मोठे चिंचेची झाडं हो
नाहीतरी येताचता ऊन लागायला लागलं किंवा पाऊस आला तरी पण त्या झाडांच्या खालनी थांबत होतो आता काहीच अर्थ राहिलेला नाही
आणि गुलमोहराची झाड होती म्हणजे पायच चालणाऱ्यांना तर किती सोयीस् कर होतो उन्हाळ्याच सावलीतून चालायला मिळायचं
आता काहीच ठेवलेलं नाही
त्याच्यामुळे
आता स हवेनं जायचं म्हटलं बाईक वून त किती ऊन लागत हायवे तापलेला असतो आणि त्याळा बसतात
त्याच्यात झळयला खूप वाटतं
अना
तुमच्याकडे बाल्कनी वगैरे असेल ना तुम्ही तिथे लावू शकता झाडं
हो मी तेच गेलोय बाल्कनीत मीच कुंड्या ठेवल्या त्या चालते मग झालंय टाय मी ठू का मग बाय